हॅलो.
हॅलो, हां बोला की.
हा बोला, रेंज मध्ये एकी ताई तुमचा आवाज येत नाही. हा.
हो, रेंज मध्येच हाय वरती आले मी. आता आला ना? हा. ह काय? अ गावावरून अजून आले नाही बघा, अ नाही अजून आलेले.
तिकडेच हाय काय?
हा तिक इकडेच आहे, म्हंजे माहेरी आले ना मी.
हा हा हा हा.
ते माझ्या हा ओ भाच्याचा वाढदिवस आहे आज.
हा हा हा हा.
हा तेच्यासाठी आले होते मग. काल संध्या आता म्हटलं आता, स्कूल ला सुट्टीच आहे ना आता.
हां हां हां हां.
म्हणून म्हंटलं आज बड्डे करून जायाचं उद्या.
हां हां हां चालेलं की, मुलगा केवढा हाय तुमचा?
माझा मुलगा दोन वर्षाचा आहे बघा.
हा हा हा. तो स्कूल ला जातोय?
हो स्कूलला जातो की दोन वर्षाचा हाय, सॉरी दुसरीला आहे. दुसरी ला आहे. दोन हा तेच की दुसरीला आहे म्हणायचं, ते दोन वर्षाच झालं. हा हा दुसरी ला आहे आता, आता आठ वर्षाचा आहे कि तो.
हा हा हा.
हा हा एकटाच आहे की, एकटाच आहे बघा. तुमचं काय चालू हाय?
आमचं काय आहे की, आता आवरलं घरातलं सगळं. बसलोय आता म्हटलं, कॉल करूया.
कॉल करुया व्हय.
हा हा आणि ड्युटी चालू होय. हा आणि काय म माझी पण स्वयंपाक झाला, सगळी झालीत काम आवरली.
हा हा हां.
म आता हे बारक्याला झोपवाय लागलोय तेच म्हंटलं, याला झोपवत झोपवत आता झोपायच लागलाय हा. म झोपवत, झोपवत जरा फोन करूया म्हटल.
हा तो हे करतो का? हा दोघ आहेत का?
हा दोघ आहेत होय.
हा हा हा हा
मोठा एक आहे. बारका एक आहे.
आ मोठा किती वर्षाचा आहे.
तो दहा वर्षाचा
दहा व हा हा हा म्हणजे तो याला चौथीला असेल. चौथी पाचवीला
हा चौथीला आहे आता. आणि बारका आहे तो आता दीड वर्षाचा आहे.
दीड वर्षाचा आहे. हा छोटासा आहे मग अजून. हा हा हा हा तसा आवाजाने झोपतो का तो?
हा झोपलाय. त्याला आता कॅरीकोट कॅरीकोट मध्ये घातलय त्याला. आणि अस डुलवा लागलोय जरास त्याला अस. मग टीव्ही बघत बघत बस मग आता पेंगाले आता झोपला आता तसाच. हम्म हम्म
तो झोपल्यानंतर म
जरा घालून हा म झोपल्यानंतर मग फोनवर बोलायला मिळते व्यवस्थित.
हो फोनवर बोलायच किंवा आपल काम आवरायच.
काम वगैरे आवरायची. होय तसच करते. आता जरा ह मोठा होता म्हणून त्याला लगेच जरा काम आवरून घेतली. नाहीतर हा झोपल्यावर काम करावे लागतात‌ मग. नाही काम करू देत मग. होय होय
किती जण आहे म्हटल घरी?
आणि काय घरी सासू, मिस्टर दोन दोन मुल आणि मी‌.
हा हा हा हा म्हणजे मग हा हा हा आणि पाऊस वगैरे आहे का?
पास वगैरे आहे का? पाऊस वगैरे आहे. चालू झाला आता दोन दिवस झाल. दोन दिवस झाल आहे‌. तुमच्या इकड
दोन दिवस झाला, इकडे काय काल होता.
काल होता
पण आज काय नाही आहे बघा.
हा हा हा हा आणि काय म्हणताय मग. आज उणच पडलय. हम्म हम्म एकच मुलगा काय तुम्हाला?
हो हो एकटाच आहे मला मुलगा. एकटाच आहे‌. हम्म हम्म
एकावरच ऑपरेशन केला.
एकावरच ऑपरेशन करून घेतल. हो हो घेतल की. झाल ऑपरेशन झाल.
बास एकच होय‌. आम्ही पण बास म्हणत होतो एकच ना म्हणून तर मी एवढा गॅप पडला सासूबाई काय नको आसू देे म्हंटल्या एक होदेत. हा. हा हा हा म होऊ देत म्हंटलं मग आता आता दीड वर्ष झालं त्याला.
दीड वर्ष असू दे आता काय आहे ते आहे म
होय.
आहे ते आहे मिस्टरांना पण भाऊ वगैरे नाही बहीणच आहे एक तेवढी. म्हणून त्या म्हटल्या नाही एकावर नको म्हटल्या होय.
हा ‌.
म्हणूनच, आता दुसरा मुलगाच आहे का? हो मुलगाच आहे.
हम्म.
दोन्ही पण मुलंच आहेत हो.
हा हा.
हा आणि काय, आवरलं सगळं घरातलं काम?
आवराय चालू आहे, स्वयंपाक चालू आहे आज काय संडे मुळं आवरत नाही.
आवरत नाही. हा सग मुलं वगैरे घरी सगळे निवांत. सगळ निवांत मध्येच असतं सगळं हा. तुम्ही काय बाहेर काय करताय काय काम जॉब वगैरे काय?
अ नाही जॉब वगैरे काय करत नाही मी मी घरीच म्हणजे ब्लाऊज वगैरे किंवा हे अ आपलं साडी पिकोफॉल.
पिकॉफॉल हा हा हा हा हा हा.
काही जॉब वगैरे काय नाही करत.
हा हा हा हा.
हा हे दिवसभर माझं हे चालूच असतं काम.
हा. हा हा हा.
नाही.
आता काय मुलगा शाळेला जातोय म्हटल्यावर निवांतच मग ना.
म ते शाळेला जातोय. आणि आता ब्लाऊज ला पण जास्त मार्केट आहे आता.
हा होय आणि घरी कोणत असतंय मग?
घरी, मी माझे मिस्टर.
मी माझे मिस्टर आणि मुलगा सासूबाई हा हा. सासरे नाही का?
नाही सासरे नाही आहेत ननंद आहे त्या लग्न झाल्यात.
हा हा. हा हा हा अच्छा आता झाला.
हो हो, तुमच्यासारखीच फॅमिली हाय. क्वा राह्यला कुठं आहे तुम्ही?
रहायला कुठे आहे तुम्ही?
हॅलो.
हॅलो हॅलो कोल्हापूरमध्ये.
राहायला कुठं आहे म्हंटलं?
हा कोल्हापुरमध्ये.
हा हा हा हा,
हा हा, आणि काय मग.
आणि काय नाही निवांत हाय बघा.
निवांत. काय शिक्षण आहे त्याचं आणि काय मुलगा कितवी चौथीत दहावी बारावी झाले बारावी झाली होय होय चौथीत आहे मुलगा आज सुट्टी हाय माझं बी ए झालंय.
अ,
हम्म होय मी पण काय घरीच आहे नाही काय करत. हम घरातल्याच आवरत बसते.
आता काय दोन मुलं असल्यामूळ नाही ओ आवरत.
नाही आणि होय तो जरा असा मोठा झाला कुठेतरी बाहेर बघायचं म्हटलं तोपर्यंत. हा बारका आता सासरे पण आता आजारीच होते आता एक्सपायर. एक्स्पायर झाल्यात आता दोन तीन महिने दोन महिने झाले म तेपण आजारीच होते.
हा हा,
घरी झोपूनच वैगरे होते.
हा हा हा हा, मग नातेवाईक वगैरे येत असतील बघण्यासाठी म्हणून.
नाही झाले एक्सपायर झाले दोन महिने झालं.
ह नाही तेच की त्यावेेळेला नातेवाईक वगैरे बघायला वगैरे येत असतील.
हा त्या वेळेला होय हा त्या वेळेला होते आणि त्यांना जेवायला द्यायचं खायला द्यायच. सासूबाई कामावर जातात ना आमच्या.
हा सासूबाई हा हा हा,
यांना बघायचं तिघांनाना सासऱ्यांना बघाय लागायचं दोन्ही मुलांना. त्यामूळ नाही कुठं बाहेर जाता वगैरे आलं.
तेच की आपलं काय तर मग मागं ठेवाव लागते.
होय तेच ना.
हम.
आता हा शाळेला जात नाही तोपर्यंत काही नाही आता निवांत आता घरीच.
हम हो.
होय. आणि काय म्हणताय मग आता नंतर बघायचं मग. होय आता तोटा झाल्यानंतरच बघायला पाहिजे आता.
होय होय होय तेच.
खेच जोरात. आणि काय मग.
काय पा लहान छोटा असल्यामुळे ते कुठं. आता त्याचा दहा नववा बड्डे आहे बघा.
नववा बड्डे आहे काय.
हा नऊ वर्ष कमप्लीट झाली.
हा हा हा हा, दहाव चालू हाय. हा हा हा, मोठ्याने करणार आहे का दहावा बर्थडे. हा हा,
हा त्याच्यामुळे म्हटलं आता.
ह. त्याच्यामुळे म्हटलं तर पाऊच नाही. ह.
मेऊ. हम
कोणत्या गावी?
इकडे, इचरगंजी मध्ये.
हा, हा, हा, हां.
हा, इचरकणजीला.
हा, हा, हा, हा.
हा, तेच की.
आणि काय, म्हणताय मग?
आणि काही नाही बघा. आज
आज जरा निवांताय. हा, हा, हा. आता, सोमवार पाासून आणि ड्युटी, चालू होतीय का काय? होय. चालू होते व.
चालू होते, चालू होते. हम, हम, हम. आणि सु
आणि काम मग? स्वयप क आवर. स्वयंपाक झाला. सगळं आवरली कामं. आज डबे होते सकाळी मिस्टरांचा वगैरे. मग आवरलं सगळं. धुणं- भांड डी पण आवरलं. झालंय सगळं. बऱ्यापैकी झालंय. फरशी तेवढ्या राहिल्या. आता बघूया, थोड्या वेळान वगैरे. हे करायचं. तो झोपलाय तोपर्यंत म्हटलं, कॉल करून घेऊया.
कॉल क हा, हा, हा. पटापटा आवरायचं मग.
तर मग दंगा चालू करत बसू. हा. जरा चालू झाला की, मग ते फोन वर बोलायला मिळत नाही मग. असय. होय. म म्हणूनच म्हटलं. आता करून घेऊया, म्हटलं. किती कॉल झाले तुम?
ह, ह.
हॅलो.
ह, ह.
एक मिनिट अ ताई. हा. हॅलो, कॉल अ हॅलो, अ थांबा. सांग - सांगते तुम्हाला मी थोड्या वेळानं ते. अ
बरं. ठीकय. ठीकय.
हा, बोला आणि काय मग?
फोन चालू आहे.
फोन चालू आहे? हा. हे, की. नाही- नाही. बोला कि, तुम्हालाच बोलाले. हा. हा. ह, बरं, ठेवा. मी, अ थो -थोड्या वेळाने करा तुम्हीच फोन. ठेऊ काय?
हा, ठेवा.